हॅलो हॅलो काय करायलाय?
आवाज येतोय?
हाय येतोय बोला हॅलो
हॅलो
हा बोला हा
येतो का आवाज?
हा येतोय बोला
आवाज येतोय काय? नाही आता जेवणार अजून जेवायचं हा हा झालं जेवण?
आवरलं हो जेवण झालं की जेवल्या आताच.
हा हा हा.
काय करताय? होय आता सोमवारपसून शाळा चालू झाली ना. हा हा वेळ झाला.
दुपारी लेट नाही जेवा येतत म्हंटलं जा गरम गरम करूया.
हा हा हा.. काय म्हणताय आणि? सुट्टी कुठे
का नाही म्हग फिरायला गेलेलो की आम्ही.
हा हा कुणीकडे गेलता?
हेला अ गावी गेलो होतो तेव्हा गेलो होतो रामतीर्थ आजरा.
हा ह हा काय म्हणजे देव देवस्थान आहे काय?
अ रामाचं मंदिर आहे.
हा हा हा..
श्रीरामांचं मंदिर आहे परत इथं नदी आहे मोठी.
हा हा तिथं म्हणून ते रामतीर्थ म्हणतात का तिथं.
हा रामाचं हे असल्यामुळे रामतीर्थ.
हा हा.. म्हणजे मेन असं नदीमध्येच आहे का मंदिर ते आणि कडेनं पाणी आहे.
नदीमध्ये नाही नदीच्या वरती बाजूला आहे.
हा आणि कडे बाजूला नदी वाहते.
हा.
पाणी होतं का मग तुम्ही गेले तेव्हा?
हो होत की पाणी होतं बऱ्यापैकी होतं पावसाळ्यात जास्त असते.
पावसात भरपूर असेल ते मंदिरात वगैरे जात असेल मग पाणी.
पावसाळ्यात जास्त पाऊस लाग लागत असेल तर जात असेल.
हा तिकडं म्हणजे झाडे वगैरे नाही का असं. रामनवमीला काय.
या .
हा हा हा.
हॅलो जंगलातच आहे हम्म. होय होय जंगलमध्येच आहे.
हम् ह तेच कि आजरा भाग म्हंटलंवर जरा जंगलच येत असेल तिकडे.
होय. जंगलच आहे पूर्ण जंगल आहे हो पूर्ण आणि तिथं राम. नवमीला मोठी यात्रा भरते ना.
रामनवमीला हा. ते रामाचं मंदिर असल्यामुळं करत असेल राम जन्मोत्सव.
जत्रा असते राम नवमी ला. हो तुकडे.
प्रत्येक गावची प्रथा. ना एक वेगवेगळी त्या भागातली ते हे असेल रामनवमीला यात्रा.
जे हे केलं होत रामांचा पदपर्शद झालाय तिथं पायाचा.
हा हा हा म्हणजे तथ म्हणून त्यामध्ये रामतीर्थ असं नाव ठेवलं असेल म.
हा.
नाही म तीर्थ म्हटलं मग ते सग तीर्थक्षेत्रासारखंच असे ना तिथं लोक.
होय होय भरपूर येतात लांबन लोक फिरायला वगैरे येतात की
हा हा. नाही रामांचं स्थान म्हटल्यावर ते अयोध्यापेक्षा कमी नाही ना ते पण
होय होय येतात भरपूर लोक असतात पावसाळ्यात तरी जास्त असत अ म देवाचं पण मंदिर आहे ना तिथं श्रावनाथ वगैरे गर्दी असत तिकडं.
हा हा आणि ते शांती वगैरे करतात का तिथं?
ती पण करतात परत हे पण असतं लग्न वगैरे लावतात तिथं.
तिथं असत हा. हा तीर्थय म्हटल्यवर लावतात इथं आमच्या इथं पण न नळसेवाडीला तीथच येते ना ते. ते
होय नरसोबाच्या वाडीला लावतात ऐकले मी.
हा तिथं पण लग्न वगैरे मुंज. सगळी शांती वगैरे असं करतात सगळं हा त्या भागातच असते. हा आहे थोडंफार लांब पडतं म्हणजे एवढं पण लांब नाही आहे.
हा हा हा
हा
आम्ही पण गेलो होतो झाले चार पाच वर्ष झाले जाऊन.
हा हा नाही छान आहे तिथ दत्त महाराजांच. पदस्पर्श झालेली भूमी नृसिंहवाडी. नर्सिंह सरस्वती महाराज होते ना तिथं. हा त्यांच्याच्या हुन ते नर्सिंह
द ना
हा पेडे बासुंदी म्हणा बासुंदी छान भेटते तिथं हा.
हा
आणि ते नृसिंवाडीची वांगी पण प्रसिद्ध हा.
हा हा
वाडीची वांगी असं पण म्हणतात वाडी
पेड्यासारखे लुसलुषित असतात.
होय मळीची वांगी काहीतरी म्हणतात त्याला.
तुम्ही आणताय की नाही?
आणतो कधी तर नाहीतर इथं आम्ही कसं बाजार करतोय ना आठवडी बाजार त्यामुळे ते शक्यतो कधी तर गेलो तरच नाही तर मग इथूनच आणतो लोकल बाजारातून.
हा हा हा झालं जेवण?
नाही अजून हो जेवण ते ना आवरल. तेच म्हटलंता हे ह्या सुट्टीमध्ये कसे सगळे फिरायला जातात ना म्हटलं बघुया तुम्ही कुठे फिरायला गेला होता. ता कसं आपल्याला पॉईंट वगैरे माहित असले तर परतच्या वेळेला जाता येते आपल्याला पण
होय.
हा ह अजून काय बघितलं मग कि नाही एवढंच बघितलं?
अ तेच बघितलं परत चित्रीधरण म्हणून आहे त्या साईड ला.
तिथंच आहे का आगऱ्याच्या तिथं?
हा थोडं पुडं आहे म्हणजे तिथं. ते राम तीर्थ आहे ना तिथून थोडं एक, पंधरा, विस
पुढ जावं लागल रोड आहे का म जायला?
रोड आहे की असं जंगलातूनच आहे म्हणजे जास्त अस लोकवस्ती नाही.
तिकडें झाडीच असणार जास्त करून.
हम्म जास्त जंगल असच आहे.
हा हा मग धरण आसं मोठय ते.
धरण मोठं होतं खर पाणी नव्हतं एवढं उन्हाळ्यामुळं आम्ही गेलो होत ते पावसात जायला पाहिजे. पावसाळ्यात ते छान आहे फिरायला
हा जास्त असेल पावसाळ्या.
हा..
ते उन्हाळ्यात पाण्याचा साठा तर कमीच होतेना. लोक वापरतात पाणी शेतीला पिण्यासाठी वगैरे वापरतात त्यामुळे जरा कमीच होत असेल.
कमीच होतय.
हा... पावसात आता परत भरणार परत उन्हाळ्यात रिकाम
मग ते पावसाळत कसं बघायला छान वाटतंय तिथं ऍक्टिव्हटीज पण आहे.
आहेत काय हा हा.
त्या धरणावर म्हणजे बाजूला त्यांनी बनवले ऍक्टिव्हटी
हा हा, नाही बरं आहे तेवढं म्हणजे पर्यटन स्थळ असं असल्यासारख.
ते आम्ही मोबाईलवर बघून गेलो होतो आम्हाला का एवढं माहिती नव्हती तिथं पाणी हाय की नाही गेलो. पण पाणीच नव्हत. मग येताना रिटर्न, ते रामतीर्थावर आलो आम्ही.
तिथून हा..
हम्म..
हे रामतीर्थापासून ते जवळच असेलना त्यामुळे लोक
जवळ आहे व येतात तेच कुठला ला त्या तुला चालोतो रोडलाच आहे आत मध्ये. आतमध्ये एक किलोमीटर असेल रोड वरून?
नाही ते लोक नाही असं विरंगोळा म्हणवून येते ना लोक जातात ना फिरत पावसाळ्यात पण कस धबधबे वगैरे बघायला जातात.
होय, पावसाळ्यात बघायला भारी असते. आणि थोडं कोकण साईट पडतय ना ते
हा हा हा..
कोकणला पण तिथून जाय लागत आंबोली, गोवा
हा. तोड
अ तिथून रोड गेलाय तो सरळ.
हम्म, हम्म मग मेन हेच झालं ना म्हणायचं तिथून म्हणजे सगळे पर्यटनचीच ते अ हद्दच होते सगळे
होय.
मग कोकण किनारपट्टीवरच येते सगळ्या ते,
हा हा त्याचा आली कडचा भाग असेल.
होय..
हा ह नाही चित्रे धरण ऐकले, मी पण पण नाही गेलो. कधी अजून.
मोठ आहे भरपूर पण पाणी नव्हतं. मु असे उन्हा्यामु
हा. हा हे पाणी आता पावसात होईल. कि पाणी भरपूर. पा म्हणजे दिवाळीच्या पण दिवाळी झाली, ना डिसेंबर. डिसेंबर च्या चैत्रात जायला पाहिजे तेव असेल पाणी वगरे तिथं
ते. वाचणार ते.
पाणी असेल होय. कारण पाऊस संपून थोडेच दिवस झालेले असतात.
होय असतय दिवाळी पासूनच, फिरायचं. चालूत ते दिवाळी पासूनच आल होते लोकांच फिरायला.
हो य तेच की थोड्या सुट्ट्या असतात. जाऊन येतात. आणि तस कंटाळतात ना शाळेतून मुलं ते म्हणजे त्यांना पण फ्री वाटतं. वातावरण भेटते. बाहेर गेलं की जरा परत सुट्टी संपली के आणि शाळेत.
गदा.... होय आता मे महिन्याची सुट्टी संपली की शाळा परत दिवाळीशिवाय जास्त सुट्टी टी भेटतच न...
दिवाळीशिवाय सुट्टी नाही. आधी मध्ये असते पण पावसचा कोण बाहेर पडत नाही ना जास्त.
आधी मध कुठे एक दिवस असतील. शनिवार रविवार..
हा. तेच आणि काहीतरी सुट्टी अशी सर शासकीय सुट्टी असेल. तर मधे म हा ते. तेवढच असतं सुट्टी तेवढच की आता सण चालू होतात ना आपले सगळे.
हो सगळे आता वट पौर्णिमेपासून चालूच होतात.
हम्म आता चालूच बेंदूर चालू झालं की सण चालू.
होय.
नाही सण आहेत म्हणून आपल्याला जरात्री हे होतय.
शहरामध्ये तरी किती म्हणजे वेगवेगळे बेंदर आहेत आपण करतोय तो करत. नेत बेंदर.
हा हा ते महाराष्ट्रीयन करत असेल आपल्या इकडं कर्नाटकी होतोय. तुमच्याकड कुठला होतोय.
ब आमच्या इकडं महाराष्ट्रीयन कर्नाटकीच असतोय.
हा हा हां नाही प्रत्येकाचं हे हे वेगवेगळं आहे ना.
ना करतात महाराष्ट्र बेंदूर थोडे कर्नाटक असं करतेत.
हा हा.. नाही ते पहिल्यापासूनच काहीतरी हे असेल त्यामुळे ते दोन भाग पाडले असतील ना त्याचे.
हम्म. आता शहरात पण इकडं ते महाराष्ट्र बेंदूर सोडून आणि जे दुसरं मी आता बघितलय. आम्ही राहतोय इकडे वेगळ वेगळच असतं त्यांचं.
हा हा काही तर असेल मग त्यांंत त पहिल्यापासून.
हो. पोळा म्हणतात ते बेंदर. बेंदर वेगळा आणि पोळा वेगळा असतोय वाटतं.
हा हा हा चालेल करते तुम्हाला मग.
हम् हा हा ठीक